हॅलो.
हॅलो, हा ऐकू येते काय?
नाही ऐकू येत ओ. आवाज येत नाही, आवाजच येत नाही एक
तुम्ही बाहेर यता का म नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटत बहुत
हॅलो बोला की नाही थोडं थोडं बारीक म बारीक तचा आहे आवाज.
होय?
हा हो.
काय आता, नेटवर्क इश्यू आहे वाढतं बहुतेक.
हा हा
आत्ता तर येते ना?
अ येतय पण, थोडं थोडं ऐकायलाच येतं थोडं थोडं एकदम असं आवाज मोठा नाही.
हा हा हा.
काय चाललंय?
काय नाही, स्टडी करत बसले बघा. तुमचं?
हा हा काय नाही आता आवरलं काम. तुम्ही कधीपसून जॉईन झालायसा?
अ मी एक आठ दिवस झालं की.
हा हा.
तुम्ही?
मी आजच जॉन जॉईन झाले.
आज? हा हा हा ह. मग, जेवला का नाही?
नाही आता. तुमचं?
अ माझं ना हे सकाळी चहा झाले, जर स्टडी करायचं होतं पण अभ्यास करत बसले.
हम्.
मग, तुम्ही काही घरी असता काय जॉब ला जाता?
नाही घरी असते.
होय काय, कुठलं तुमचं गाव?
काय ते?
कुठे राहता म्हंटलं, तुम्ही. मिरज. मिरज काय. हा हा ह. आम्ही इचलकरंजी.
हा हा.
इचलकरंजी राहते. मग मुलं, हायत काय?
हा हो, शाळेत गेलेत.
किती आहेत मग दोन काय एक?
मुलगा एक मुलगी आहे.
हा हा.
हा मुलगा सातवीलाय, मुलगी चौथीला आहे.
हा हा. होय काय?
हां.
बर, मला पण दोन आहेत मुलं.
हो?
होय
वाटत नाही खरं
अ दोन आहेत मला पण. हाय ते म्हणजे एकटाय तिसरी ला,
हा
एकटा एल केे जी ला आहे आता
हां हां
अ ते सगळं पहि माझं पण एज्युकेशन आता ब मुलं झालं की चालू झाली ना
हां हा
पहिला काय सेकंड पी यु झालत नुसता.
हा हा
मग मग नंतर बाळ वगैरे सगळं झालं मग त्यांनी शाळा चाले मग माझं एज्युकेशन चालू केलं मी पण पुढचं.
हम्म हम्
हम् मग कुठल्या शाळा घातल्या पोरांना
एेत मा इ त्या तर हायस्कूलमध्ये आहे एक
हा हा
आणि तुम जवळ पडतय वसगडे म्हणून आहे सांगलीला
हं हं
तिथं घातलय, हे सेमी माध्यम आहे.
हा हा हा ह मग किती वाजता जातात पोरं?
सकाळी जात्यात साडे नऊ वाजता.
होय काय? मग सकाळीला धावपळ असल पोरं असल्यामुळं
होय धावपळ होतंय
ते करायचं एखाद्याचं
सकाळी साडे नऊ ला गेले ना, मग संध्याकाळी पाच सव्वा पाच ला पर्यंत येतात.
होय होय होय आमचं पण तसच आहे, एकटा येतोय दुपारी एक दोन वाजता जाऊन घेऊन येतो मीच.
हम्म हम्म
मग एकटा येतोय संध्याकाळी पाच -सहा वाजता
हा
हम्म मग
काय‌ नाही. म आता जेवण कधी?
जेवायचं पोरग्याला आणलं की नाही मग जेवतो मीआता लवकरल जेवत नाही. मी कसं करतो सगळी कामं सगळे आवारल कणी मगच चहा पितो. मग ते चात् जरा बिस्किट नाहीतर चा खारीे, काही चा चपाती असं काय असेल तसं ते खल्लो म्हणजे लवकर भूक लागत नाही.
सासू -सासरे?
अह हाय की सासू हाय सास् सरा आता एक दोन -तीन वर्ष झालं वारल्यात सासरा म सासू सु, मी, नवरा आणि माझी दोन मुलं.
हम्म हम्म
असते घरी तुम्ही
सासरे जप करत्यात. बाहेर बाहेर जातात. सासू, आम्ही दोघं घरी असतो, मिस्टर पण जॉब करत ह
ह ह हो आच पण असस् काम करत जात कामाला म्हणजे काम न असता ना घरी असत.
हा हा
नाही तरर माझं कोण नसते आम्ही घरी पण होरा पण जॉबला जाते पोर जात सा जात्या मी पण जातो आता कॉलेजमध्येध्ये सुट्टी आहे म्हणता मी घरी आहे.
हा हा
नाहीतर घरी कोणच नव्हते सगळी संध्याकाळी पाचच्या पुढेच सगळी घरी असतात घरी यायच.
हा ह
सपर घरला खुलप असते संध्याकाळी एककट्या एकट्याट्या येतात.
हम ह
मग तुमचं शिक्षण काय झालं.
काय ते
तुमचं शिक्षण काय झालंय म्हटलं.
बारावी झाल्या
बारावी झालं का?
हा बारावी झाली नाही प पूर्ण बारावीत असतानाच माझं लग्न झालं.
खर्चे लग् नाहीत एवढं पूर्ण
पूर्ण करायला एक दोन महिन्यात लगेच राहिलं. हम्म लगेच मग ते राहिल्यानंतर तर ना मग ते पुढं झालं.
हम् माझ पण असं झालं की मी सेकंड फ्यू झालं माझ. मग मी पण करायचं म्हंटलं. थोडं काही तर चौप लगेच मला पण तिसऱ्या चौथ्या मला पण राहिलंच ते राहिलं बुलूपर ते बाळ जरा मोठं हो देऊ थांबलं दोन वर्षे परत मग आणि दुसरं लगेच राहिला.
हे ते असच झालं म्हणताना काय? झालंच नाही पण आता ते लगेच लगेच म्हंटलं की जरा शिक्षणामध्ये डोकं राहातता राहात नाही आता ते
झालं तर पण कस होतते कुठल्या पण टायमाला एज्युकेशनला इम्पॉर्टंट असते कधी पण मेक्सनल टाकून बारावी पास करून घ्यायच म्हणजे बारावी पास झालेला ऐकत नाही नाही कुठं पण काय पण असू एनीटाइम आता काय कुठली परिस्थिती कधी येते सांगता येत नाही.
ह हो
एज्युकेशन या म्हणजे झालेलं असलं म्हणजे कुठं पण तुम्ही जाऊन कमवून खाऊ शकता ना
हम्म होय बघितलं मी करायचा प्रयत्न पण काय ते झालं नाही.
डोकं पण बसत नाही ग आता माझं पण पाच सहा वर्ष माझं पण गॅप होत पहिला स्टार्टिंगला मी पण कॉलेजला गेलो गेलत नाही मला पण असं असं वाटत शिवररिंग घायलं सगळं म्हणजे काय करू कसं कर म्हणजे कसं त्याने सांगतात आणि आमच हात. पण फास्ट जात नाही ना लिवताना आणि लिहवतान फार जात नाही त्यांनी काय बोलतात ते सगळं ऐकून घ्यायचं ते लवकर डोक्यात बसत. नाही मला पण असंच पाच टय महिने लई प्रॉब्लेम झालं मला पण
हा हा
मग नंतर काही नाही मंत्रनी हाय व्यवस्थित चालू झालं.
हम्म हम्म
हज